हॅलो येतोय का आवाज?
हा यतोय.
हम्म कुठं कामावर आहेस?
बोला कामावर आहे तेच हेज हो तेच्यासाठीच फोन करालती कविता पण करालती वाटते कट केलास ना हा.
होय झोपलेलो रे मी लावला की परत म त्यांना.
ती म्हणली मला फोन कट केले फोन दाजीकड असल म्हणलं हम हम.
लेलो मी म आता परत केला तर तेच म्हंटल्या फोन करून बघा मग त्यांना म्हटलं बहिणीचा पण नंबर द्या तुमच्या
हम. नाही चालतय किती पण आता लागत्यात वाटत फोन कॉल फोन पन केला
काय?
लागत्यात आता ते तिच्यावर एकाच नंबर वर सगळं. कंप्लेट केलोय की मी आता त्याच्या हेच्यावर करून गेलं तीन तीन मिनिटं तीन तीन, तीन तीन मिनिटांचं केल्यात ब कॉल.
केलासा व्हय हा चालतय की म. म म माझ्या पण ह्याच्यावर करून बघतो नंतर.
तीन मिनिटं झाली कने कट कर तीन मिनिटं झाली कट कर अस कर होतय लगेच.
खरं ते कमप्लीट होणार का?
झालं माझं नव मी तीन मिनिटांचच केल. अरे म तेच सांगालोय मी केलं नव्ह तीन म तीन तीन मिनिटाचं करून. मिळणार की आता टास्क पुढच आल्यात म्हणल्यावर हे झालंच की ते
हम्म बघू की म माझ्या नंबरवर करायचं मग तुला आला काय टास्क आणि तो अनलिमिटेडचा आहे टास्क. क म्हणजे जास्त जास्त कराय लागतय ते पन्नास पन्नास रोज पाचशे पाचशे रेकॉ
हम्म ते रेकॉर्डिंगचं आहे क नाही आत आता तुमच ट्रान्स्क्रिप्शनच अनलिमिटेड आहे ते.
म आता हे मला आता मला पण तसच आलंय ते सोड.
हम्म.
बघतो आता मी अजून काय ते .
हम् ते रोज जास्त म्हणजे पन्नास, पन्नास, पन्नास कमप्लीट करल तस पन्नास पन्नास येत्यात. माझं आता ते साडेतीन हजार पर्यंत गेले, होय साडेतीन हजार पर्यंत गेले. आणि त्याच्यानंतर अजून एक टास्क आहे रे
अस माझ्या रूम मध्ये पण असं वाटलं लहान बाळ माझ्या रूम मध्ये आलं हा हा हा
आता मंग ह्याच पण पेमेंट कस थोड वेळाने थोडं थोडंथोडं हे करत्यात ते
म्हणजे
एक का हेच अठरा रूप छत्तीस रुपये असेच टाकत्यात.
ते रेकॉर्डिंग आपण चांगल
झाले बघ किती मिनटं कट करनार आहे कट कर आणि परत कायलं हां बोल
हॅलो
हां बोल की
काय का हॅलो हॅलो हॅलो